हा नमस्कार ताई आवाज येतो हा आवाज येतोय ह क नमस्कार म हो हो येते येतय सध्या तर शेतीची हो सध्या तर शेतीची ख खुरपणी हंगामीची खूप तयारी चालू आहे आता ते करायचे जमिनीत नागर नाही मशागत बियाणं खताची व्यवस्था करणं चालेल पण पावसाचं आगमानच नाही झालेलं आहे म्हणजे अजून पाऊस हम् पेरणीचे काम अनेक भागात सुरू झालेली आहे पण काही भागात असं आहे का पाऊसच नाही आलाय त्याच्यामुळे शेती भपूर गे इतक्या दिवसात लोकांचे दहा दहा पंध पं दिवसाची पिकं होऊन जात पण पावसामुळे तर खूप हम्म पावसामुळे सध्या तर खूप हे्याचाली जसं म्हटलं सोयाबीन मक्का बाजरी कापूस पाातांची लागवड घेऊन जाते इतक्या दिवसात आणि बियाण्यांची मागणी पण खूप वाढली होत
हो आणि त्यात बियाणींची मागणी वाढून ते पाऊस पण नाही या त्यामुळेंदादर ल प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना शेती करायची का नाही ते सरवायचता
हम्म व शेतकऱ्यांना हवामान पण आंदोलनानुसार शेतीच नियोजन पण नाही करतायत
नाही पहिल्या पहिली लोक होती ना बघ पहिली लोक होती ना बघा त्यांना जमत होत त्यातलं आताच्या लोकांना नाही समत कधी पाऊस येणार आहे कधी नाही ते पहिली लोक कशी कत हो तर त्यांना ते काही करायचे खावाचं पान वगैरे धरून किंवा असं अम आपलं पराठ ह्याच्यात नसतय का अं बाहेर जागा वगैरे असते राहनात नाही शेतात नाही तिथने पण बघायचे ते भरपूर त्यांच्या घरी पर्याय होते करायसाठी
हो हो आणि आता तर काय करताय माहिती ठी का एका मुलाला असं लिंबाच्या पानाने बांधतात जस वासूदेवला बांधरायचं का पक्ष पहिले वासुदेव प्रत्येकाच्या दारेदारी जायचं धान्य गोळ
हो इकडं आलेलं कालच आलेल आहे वासुदेव मला फक्ताच आले नाही मी लेट उठते ना
वासुदेवाचं काय करतात ते वासुदेवला बनवतात निबाचा पाला वगैरे लावतातकडे पोळीला वगैरे वर वासु देका लिंबाच्या पल्लेचा टो वगरे बनवत आणि त्याला प्रत्येकाच्या घरी जायला लावतात पाणी पडण्यासाठी बण प्रत्येकाच्या घरी जायच्या प्रत्येकाने कळशीभर त्या वासुदेवाच्या अंगात पाने काटायचं म्हणजे लवकर येईल बॉ अस काही ज असं म्हणणं आहे असं पूर्वी करत होते म्हणून त्यांनी करायला प्रोसेस चालू के तो मुलगा प्रत्येका घ जायचं प्रत्येकाने पाणी वगैरे टाकायचं आता बघूया शेतकऱ्यांचं काय होतं त्याच्यावर आता
हा म्हणतात पाऊस येईल पुढच्या महिन्यात एकूण तीसपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत येईल म्हणतात म आता काय माहिती यायला लागलंय आता दोन दिवस झालं ढग पण काय माहिती येतोय का नाही यायला पाहिजे नाही तर
हो खूपघर म्हणजे लोकांची पिकं ज्यांनी ज्यांनी लावले हे टमॅटो शिमला मिरची लावली व अक्षरशःना फान नाही त्यांना काही लोकांना सोडून द्यावा लागेल म्हणजे इतके हालत पे कार चावेल
हो आमच्याकड ना आता ऊस असतो ना जास्त प्रमाणात मग त्या ऊसाच पूर्ण सु सुकायला लागला मग सुकल्यानंतर परत तर साखरच नाही राहण पण त्यांचा अर्थ काय त्यांनी एवढं म्हणजे दोन वर्ष वर्ष आम्हाला तोऊस पिकवावा लागतो ना मग वर्षभर आता तुम्ही त्याला वाढवलं एवढं मोठ केलं मेन टायमिंगला पाणी नसेल तर त्यात साखर कशी
नाही आणि शेतीची हो खूप नुकसान आहे आणि शेतीची परिस्थिती तुमच्या भागातील पावसावर अवलंबून असते ना सगळे पाऊस असला तर सगळ्या काही गोष्टी करता येतील
हो तेच ना आणि त्या पावसामुळे म्हणजे शेती करताना ना आली तर लोकांच खरंच खूप हे होणार आहे नुकसान पण होणार आहे आणि महागाई पण वाढणार आहे भरपूर शेतकऱ्याच अवघड आहे तस सिटीतले लोक कसं कितती का महाग होईना ते घेऊन खाऊ शकतात पण शे करायच तस नसतना जर ते पिकल तरच ते खाऊ शकतात
हो शिकलं तरच
कस म्हणजे लोन वगैरे काढून ती शेती करत असतात आणि त्यानी ते पेरलेलं नेट व्यवस्थित जर पिकलं तर त्यांना फायदा होईल नाही हे सरकारकडन पैसे घेणार परत ते फेडत बसणार त्यां किती
हा आणि पुरेशा पाऊस झाल्यानंतरच मुख्य पिकांची पेरणी करता येईल ना ओ नाही तर पेरणीच करता येत नाही पाऊस नाही झाला आणि शेतीच पाण्या अस निचराची व्यवस्था म्हणजे खुप कमी झाली तेथे विसरा म्हणजे जस तस धरण होते भरलेले बरोबर तर लोकांनी सोम घेतले खूप पातण खाली झाले आणि हवामानाचा अंदाज तर लक्षात किती ठेवणार आहे आज बावीस तारीख कधी सांगतात कधी एकस सांगता म्हणजे खूप बेकार परिस्थिती चालू पण खत आणि बियाणे वेळ उपलब्ध करून पण घेतली पण पावसाच नाही आला तर त्या गोष्टींचा उपयोग काय हो
हो ना
कच ना तेपसल चपसल
आता आमच्याकडे तर ना या आतापर्यंत म्हणजे होतात पेरणी आमच्या आमच्याकडे कसा उन्हा पावसाळी विमग जास्त असतो ना मग आतापर्यंत होतो भिमक वगैरे लावून आलेले असतात ते ब उून आ असतात आर्य आणिा तर अ ना नी नाही काहीच नाही केलेलं अजून हयशी जमिनी पडल्यात सगळ्या
आणि आता आता तुम्हाला सांगते आधुनिक पद्धतीची जर शेती निघाली आधुनिक पद्धतीने शेतीाली त्याच्यावरती आता टॅक्टर आला आहे म्हणजे अनेक प्रकार प्रकारचे यंत्र आलेलं आहे वापरले जात आणि सेंद्रिय शेती आता कोणी एवढं करत रासायनिक पद्धतीची शेती ह आता खाद्य म्हणजे खतांशिवाय तर पर्यायच राहिलं आणि सगळं आता हायब्रिड ल पिक वईल तसेच वातावरण तर खूप बेस्ट नाही मग पहिल्या लोकांना एक काम पण नव्हतं राह हो त्यांना तसकच करायचं आता लोकसंख्या वाढली अन्न पुरवठा पण म्हजे वाढावा लागत कस म्हटल शेतकऱ्यांना म्हटल्यावर मग दराने बियाण पिकवणं हव्यापण वगैरे प्रत्येकाचे तर त्यांना निवेेजन वगैरे सगळं ठेवावं लागतं दक्षबागच ऐकू का तुम्ही द्राक्षबागाला इ खर्च त्यांना इतकी औषध वगैरे माराव लागत भाव हानी कोणाची होते शेतकऱ्याचीच होती ना बऱ्यापैकी
ओ
शेतकऱ्याला खूप नुकसान होतं कधी कधी त्याच नशिबाने त्याला घडतं पण चांगलं कधी कधी त्याचं नुकसान पण खूप होत
हा ना तरी आता म्हणजे पाऊस नसल्यामुळ अ लई करून नुकसानच आहे शेतकऱ्याच
हम्म नुकसान पण आहे पण ज्यांचं असून पण त्यांना पण वेळेवर पाणी देणं त्यांना खत देणं वगर बरंय असं प्र प्रत्येक गोष्ट ते लहान पोरावानी त्या शेतीला पण खूप पुरावं लागतं बर का
हा जप जस आपण आपल्या मुलाला जपतो ना तस तशा टाईप म त्याला जपाय लागत
हो आणि मातीचं परीक्षण वगैरे करू खतांचा कसा बाप कॉर वगैरे करायचा सगळं बघावं लागत आणि शेती हे आपल्या जीवनाचा एक पायच असतो ना शेती ही सुख सुखी व तर देशही सुखी राहील असं पण एक म्हटलं जातय आजच्या कलयुगात
हो आणि आता कसं आलंय की प्रत्येक शेतीचा प्रकार वेगळा आलंय हा माणूस कसा करतोय की बाबा हा ह्या शेतकऱ्याने हे लावलेतो मी सुद्धा च त नाही आता राहि आ प्रत्येक शे जमिन ते वगैरे वेगवेगळ्य पन प्रत्येकाचं शेताच वेगवेगळ्या गोष्टी हा आता तुला पिकल तर बाबाम नाही प माझ्या शेतात नाही अशा गोष्टी पण श
हम् नाही आणि असं पण म्हटलं जात ता का तुम्ही ऐकले कधी शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय हाय बरोबर आहे का आणि भारतातील बहुतेक अनेक लोक शेतीवर अवलंबून पण नसता आणि शेतीमध्ये आप आपले अन्न फळ भाज्या कापूस इतर आवश्यक वस्तू पण घ होतं शेतीत मदन आणि शेतीत दिवस रात म्र मेहनत करून पीक घेतलेलं हे देशाच्या अंतरागली अन्नाची गरज भनलेली असते म्हणजे गरज किती पूर्ण करते शेतीवर किती वजे भारत अवलंबून देश अवलंबून म्हणजे किती शेती लोकांपर्यंत पोहोच सफ
होम
तिचे म्हणजे पका कितीच माहिती
तुमच्याकडें काय पिकतं सगळ्यात जास्त
आमच्याकडे द्राक्ष टिक्का टोमॅटो मिरची आमच्याकडे कोबी फ्लावर सगळं होत
मग त्याच्यासाठी तर पाऊस लागत असेलय ना तुम्हाला जास्त म्हणजे त्या गोशीला जास्त पाणी लाग ना कंटिन्यू पाणी द्यायला लागत
पाणी लागतो खूप पाणी लागत आणि शेती काव असं का शेती ही देशाची आर्थ केव्हसता आहे पो अस
हो
हम्म त्यामुळे शेतीचे सामान शेतकऱ्याची समस्या समजून घेतली पाहिजे व सगळ्यांनी
हा ना त्याशिवाय पर्यायच नाही आता जर काही सर आता जर ना शेतकऱ्यांनी जर त्यांना शेती करायची असेल पावसाची वाट बघणे ह्याच्याशिवाय पर्यायच नाही त्यांना राहिलेला
हम्म आणि का आपल्याला म्हणजे स्कूलमध्ये असं ऐकलेलं राहायचं बघा जे जवान जय किसान वगैरे अस मिलिटरीले पण म्हणत म्हणजे असं भरपूर ठिकाणी आहे क म्हणजे शेतकऱ्याची किती भारीचच्या आ तुलना केली तो कष्टकरी शेतकरी दिसत
तेा ते सगळं आपल्या टायमिंगला होत आता जास्त नाही ऐक नाही य ते ते
हम ह नाही आणि कष्टकरी शेतकरी देशाची खरा आधार पण असतो ना देशाचा खरा आधार म्हणजे शेतकरीच उभऱ्यापैकी
हो ना
चालेल ताई थँक यू धन्यवाद
वेलकम